हॅलो,,
हॅलो,, आवाज येतोय
हॅलो,, हा येतोय ताई,,, तुम्हाला आवाज येतोय?
हम,, हो येतोय, येतोय,
काय करताय?
काही नाही आता स, स्वयंपाकाची तयारीऽ स्वयंपाकाची तयारी,, आज संडे असल्यामुळे उशीिरा सर्व,, नाही करायचंयऽ
होय,, करायचंय,, आज मुल घरीऽ असतील,,, रेंज आहे ताई तुम्हाला?
आहे आहे,
हॅलो,, रेंज मध्ये आहात ना.
आहो, ळ
तुम्ही रेंज मधे,,, येतोय, येतोय आवाज ऐकायला येतोय, तुम्ही जर रेंजमध्ये नसालऽ तर माझा कॉल रिजेक्ट होतोय
हो हो
म्हणून म्हटलं तुम्ही रेंजमध्येध्ये आहात का ते
हो आहे आहे आहे बोला
काय म्हण मुलगीचे टास्क कमप्लीट झाले तुमच्या
नयो अजून तिचे पण आता दहा, दहा झालेत.
मग तेच म्हंटलं मुलगीचे टास्क कंप्लीट झालेत का? नाहीतर मग नाही आज कम्प्लीट करून घ्या.
हो, हो, हो आज करणार्याचेऽ काय चाललं तुमचं? नाही असज तर नाही? पाऊस काल भरपूर झाला.
आज तर आमच्या इकडं आज सकाळपासून चालूच आहे बघा..
हा,, आज आमच्याकडे नीसत आबाळेऽ
होय म्हणजे इकडं पाऊस पडत असल्यामुळे तिकडंऽ
हो तिकडे,, हा, पावसाचं वातावरण आहे.
मग काय म्हणताय? आणि आज संडे म्हटल्यानंतरऽ
संडे म्हटलं तर आज पूर्ण निवांत सर्वऽ मुला लवकर उठत नाही. हा, त्याच्यामुळे सगळ्यांना सुट्टी,, मुलीला सुट्टी, मुलाला सुट्टी, मग मुलगा, मुलगा तरी आंघोळ करून बाहेर गेला,, मग मी येतऽ तो म्हणे, म्हटलं ये बाबा,,
होय,, मुलांच निवांता असतयऽ
हा, मग ते म्हणतात आम्ही रोजच धावपळ करतो,, मग आजऽ तरी सुट्टीयना, ळ म आराम करू दे अस्ऽ
आमची पण मुलं आज आवरून गेली आता ट्युशनला. त्यांना रोज जरास लेटनं उठतात साडे नऊ ला. शाळा असल्यामुळे नऊ पर्यंत उठून आवरतात, आज जराअस ट्युशन आसल्या. त्यामुळे आवरून पटापटा सकाळचंऽ अभ्यास वगैरे असतोय, धा अकरा वाजता जातात ती. मग ती गेल्यानंतर घरात आवरायला सुरुवात,
हो,, सर्व आवरावच लागत हम्म.
होय, नाष्टाहे ते आवरायला लाग.
हो, मग नाश्ता उशिरा होतो सर्व उशिराच होतो मग,
आमच्यात रोज आठ वाजता होतोय नाश्ता सकाळी.
हा, हा, हा
साडे दहा वाजले नाशयाला तुमचा नाश्ता झाला का नाही?
नाही आमचं डायरेक्ट स्वयंपाकच होतो ना मग त्याच्यामुळे मग सगळं हेच होतं.
हा म्हणजे तुम्ही स्वयंपाकचच
हा हा मुलगा मग जेवण करून चालल्या जातात ना. मग तो कस म पाच साडे पाच नंतरच येतो मग मग तो म्हणतो मी जेवणच करून जातो कशाला नाश्ता करते परत
आणि सकाळी मग टिफिन वगैरे दुपारी घेऊन जात नाही काय
नाही मग संध्याकाळीच येतो ना मग पाच साडेपाच ला येतो तो. मग एकदा पोटभर जेवण केलं तर मग काही भूक नाही लागत. आणि कसं मुलं म्हणजे बाहेर कोणी पण नाश्ता करायलाच हे करतात हा. मुलं हे करतातच.
किती पण सांगितलं तरी ते मुलांना आवड असते बाहेर खायची घरचं नाही चालू घरचा चव लागत नाही.
हो. आणि मुलं म्हणतातच की नाही आमचे मित्र सांगतात मग आम्हाला खावाचं लागतं.
होय आणि मुलगीचं काय मग पार्लर आहे काय तुमच्या
हो पार्लर चालतय आज काल तिने शूट केला एक विठ याचा रुखमाईचा
हां, हां.
हम, काल पूर्ण दिवसभर तिकडेच होती ती.
म्हणजे अं, शूटिंग वगैरे असं करते का? फक्त पार्लरच चालवते.
पण करते ना ती.
सूट पण करते काय?
हा मग काल पूर्ण दिवस. भर बाहेरच होती ती काल इथे तयारी केली आणि मग बाहेर गेली.
मग तुम्ही नुसतं घरी पिक
हा पिको कॉल करत ब्लाउज हो. माझे माझे मी ब्लाऊज शधते आता इथे आहे एक हा समोर आहे तर ते ते देतात शिवायला अस्तर वगैरे जॉईन करायला.
मग ते कुठे शिकलात तुम्ही
मी माहेरच शिकली होती.
म्हणजे क्लास झालाय का तुमचा
हा क्लास झाला होता. दुपारच्या वेळेस मी घरी राहायची मग शेजारच्या काकू असायच्या आमच्या त्या म्हणायच्या मग तू घरी बसलेली असते तर शिकून घे कामात येतं.
होय बरं पडतय ते शिकलेलं कुठे वेळा जात नाही.
घरोबा होता मग त्याच्यामुळे त्यांच्याकडे शिकली मग त्यांच्याकडचे ब्लाउज वगैरे शिवायची. काही माझे काही त्यांचे असं शिवून शिवून मग पूर्ण हात बसला होता.
हो एकदा हात बसला कि आणि डोकं पण जर हलकं असलं तर पटकन लक्षात येत. तेवच शिकवलेलं.
टाच
समस्त
हो
मग आता तुम्ही ब्लाऊज वगैरे शवता घरी
हो घरी मग माझे माझे शिवत असते ने हम्.
आणि आईस्क्रीमचं वगैरे कसं करतय मग तुम्ही
सीझन मध्ये असत ना मग ते सीझन मध्ये मग घेतो.
म्हणजे कशापासून बनवतात ते
आपल फ्लेवर टाकून.
हा हा तेच म्हणजे रेसिपी काय त्याची
हो चौदा अऍटम टाकून मग ती कराव लागते.
ह हा
हम्म चौदा आयटम असतात मग ते टाकले का मग ते हे होतं.
ह चौदा आयटम असतात का त्याच्यामध्ये
हो
आणि मग काय म्हणताय आणि
काय नाही बाबा मजेत एकदम हेच आता तुमचं काय चाललं.
काय नाही बघा.
मुलं ट्युशन ला गेले असते.
होय मुलं ट्युशन ला गेलेत.
हा घरी कोण कोण असतं मग तुमच्या घरी कोण कोण असत म्हंटलं.
आमच्या घरी अ माझ्या सासूबाई सासरे असतात.
हम् हम् हम्
आणि मिस्टर दोन मुलं मी आमचं सहा जणांचं कुटुंब आहे.
हा हा हा
हा
आमचं पण सहाच होते मग सासू सासरे वारले ना मग त्याच्यामुळे आम्ही आता चारच राहिलो. हम माझ्याकडे हा ननंदबाई होत्या मुलं होते त्यांचे मग ते त्यांच्या त्यांच्या घरी चालल्या गेले मुलीचं लग्न झालं. बाची तिच्या तिच्या घरी हा मला दोन नंदा आहे आणि हे दोघ भाऊ आहे मी सगळ्यात लहान आहे.
म्हणजे एकटे बीर आहेत तुम्हाला
हो मोठे दीर आहेत.
हम्म हम् ते काय करतात.
ते कंपनीतच असतात त्यांचे पण मोठ मोल दोन मोठे मुलं आहे एक मुलगा एक मुलगी. आम्हाला चारंना पण एक मुलगा एक मुलगी आहे.
होय काय आमच्यात मी एकटीच आहे मला दीर वगैरे नाहीत आणि नंदुबाई चौघ जणी आहेत मला
हो का हा हा हा हां.
एक नंदुबाई आहेत त्या इथंच असतात पलीकडेच राहिल्या आहेत.
हा हा हा
त्यांनी इथं घेतलं त आाता बंगला पहिल्या होत्या तिकडे कोकण गारगोटीिक आता इथं घेतलंय आणि एक नंदुबाई इचरलकरंजी मध्ये असतात त्यांचे माग वगैरे आहेत स्वतःचे कापड तयार होतय
हा हा हां
आणि एक नंदुबाई कोकणातच असतात तिकडं
हा
आणि एक राधानगरीला आहेत
हाछ हा हा ह आमचे एकतच आहे पदमपुऱ्यात आणि एक आहे सिल्लोड जवळ
म्हणजे जवळ जवळपासच आहेत
हो जवळपासच आहे सिल्लोड तरी दीडशे साठ एक किलोमीटर वर आहेत ननंदन ब घरी शेती वगैरे आहेत त्याच्यामध्ये ते शेती करत असतात मिस्टर आता वारले एक वर्ष झालं हा एक वर्ष झाले त्यां मिस्टर वारून मग ते
आमच्यात कस आमच्यात आम मोठ्या नंदुबाई आहेत त्यांचे माग आहेत स्वतःचे ते शर्टच पॅन्टच कापड वगैरे असते तस तयार होत त्यांच्या मागात आणि थोडे माग आहेत ते फक्त त वाईट कलरच धोतरचं कापड असतं की
हो हो
ओढणीला वगैरे वापरतात ते व्हाईट कलरचं कापड
हा हा हा
तसं त्यांच्या मागामध्ये तयार होत एकूण ऐंशी माग आहेत त्यांचे
हो का
स्वतःच म्हणजे कामगार वगैरे आहेत
हा हा
आणि दोन नंबरच्या नंदुबाई आमच्या इथच राहतात त्यांनी हे डिझायनरस आहेत त्यानी पण म्हणजे त्यांच्या घरी स्वतः त्यांनी सगळं बनवतात
हा हा हा
आणि तीन नंबरच्या नंदुबाई आहेत त्यांचं स्वतःच गॅरेज वगैरे ह आणि अ त्यांचे ते लग्नसराईमध्ये घोडा आणि डोली वगैरे असते की
हा हा
मुलां म्हणजे न नवऱ्या मुलग्यासाठीठी नवरी मुलगीसाठी
हो
त्यांच ते मांडव आणि आचारी वगैरे त्यांच सगळं ते बिझनेस आहेत स्वतः म्हणजे डोली वगरे त्यानी सजवून स्वतः त्यानी घेऊन जातात हा त्यानी स्वतः घेऊन जातात म नवरी मुलगीला बसून त्याच्यामध्ये आणि घोडे वगैरे आहेत त्यांचे
हा
सजवून घेऊन जातात आणि चार नंबरच्या नंदुभई आहेत त्यांचे स्वतःचे हॉटेल आहेत
हा
आणि एक दोन चायनीज सेंटर आहेत
हां
आता चायनीज तर भरपूर चालतंय
हो खूपच चालतं ते आता हो चायनीजच्याच असतात आता.
आणि हॉटेल्स आहेत त्यांचे.
हम्म.
दोन आहे सगळं चांगलं आहे दोघी पण नंदुबाईंना दोन दोन मुलं आहेत आणि - आम्हाला मला एक एक मुलगा एक मुलगी आणि दोन नंदूबाईंना एक मुलगा एक मुलगी हाय.
हा हा हा.
दोन नंदूबाईंना दोन दोन मुलं आहेत एका नंदुबाईंच्या मोठ्या नंदुबाईच्या मुलग्याचं लग्न झालंय एक बाळ आहे आज पहिला बड्डे आहे बघा त्याचा. होय सासूबाई सासरे तिकडेच गेलेत सगळे.
हा हा. तुम्ही नाही गेल्या?
आम्ही आता जायचं की आज संध्याकाळी.
हा.
ताई माझे दहा मिनट झालेत कंप्लीट.
हो हो चालेल थँक्
थँक्यू आणि तुम्हाला गरज लागली तर मला परत करा मी अजून एकदा करेन तुम्हाला कॉल.
हो हो चालेल चालेल. हो हो मी करते हो मी करते दुपारून कॉल. कॉल करेल आधी साधी आणि मग हो हो.
चालते चाल
चालेल चालेल वे
ठेवू?
हो हो.